हॅलो
हॅलो
ह सांग ना
हा त्यालाच ला त्यालाच लागला काय
होव रा का जेवण
तिकडून लागला ना
हव
झाले ना
हा काय खाली भाजी गीज काही नाही वा बशाला हा वावरवरात काही चालत नशी आमचे राहिले जेवण जेऊना राहिले नाही ना जेवणा राहिले
हो काय भव त्याच पाठून तू काय के त्या काय केली भाजी घची
ते जा येऊन
म्हटलं भाजी किजी काय केली हा
भाजी गिरी पालक
हो का काही नवीन विषय केला नाही का काही पावा काय
नाही बा काय करा पावसाळ्यात
ह ना काही असं नवीन काही खायला पटते असं नवीन ये
काय करा हे पटेल काही पटत नाही मॅगी आणि हेच करता
हो तेच पाहिजेज
हम
खा पहिलाच कॉल आहे
बऊ दे कोर कैल दे पोय गेन बड मॅगीचा बकेट अले कल्
हो पहिलाच कॉल आहे का म्हटलं त्याला
हा दुसरा आहे मला दुसरा कॉल आहे दुसरा
हो का पहिला कोणाला लाला होता
सोंदड आहे जे बहिली लावलता
हो होई त क रिफ्रेश हो लागते त हाय हा मला हम्म मला नाही लागला तोलाच आला पाहिजे
हाव ना त्या सोंदळेच्या बैले लावल तर पहिले मग हा दुसरा सुमनले लागूनच नाही राहिला सुमनलेच तर लावू राहिल ती
कामातय ना तेल नेन तल ते चालली आहे म हा घटाच्या सा
हा ना काय झालं मग घेतले का संगीताबाईन तुमच्या घटाचे पैसे हम्
ह नाहीले ना ते तर पैसे नाहीले
ह का
हिशब करा लागते थोडं ब अधिक
हाव ना
तध आता हिशोब
हम्म आता पाण्याचा काही चालत बी नाही वावरवरत
नाही ना
निंदन किंदन झालं काय
नाही निधन राहिलं ना आता निधन बाहेर सांगू निंदून घेऊ
आमचा राहिला आहे
आमजरला
ह खेडी झाली शी
हो राहिलं ना आता दोन तीन दोन पटन राहिल्या
राहिलेस का
हम्म
हम्म ते दुसरी नावा
हा आ्छ सफा करला चालू आहेना
हाव ना
हम्म
अ नाही वैभवीन करून टाकलो म कुठून नाव इकडे
मी काही नव्हते काही काम नव्हत ना
आकोठले पट्टे आकोठली शाळा शिगेल करतात हे टी आणलं सोधाडत
हेवटी आली मॅक ठुतराचीी
हा ना
आता सगळं चॉईस कराय ना रूमही आहे ना ब आता जञानून आहे का क
हा ना मग रायालपूरला असत थोडी दापुटात
नाही टाई नाही आहे
सन दोडत का आहे पनी पासा स ते जमलं नशिन बाई त
तिे गमलं नाही नाही हे असं पाहिजे ना हिंड
हम् त्या काय काही नाही त्या कोण कोणा घरी नाही
नाही तुला म्हटलं मला फोन लागते फक्त फोन लागला होता मला मगा तुले
हाव काय
त्याबचला नाही
उचलला ना मा हेटिस्त आहे तुमचा फोनच नाही येऊन जायला
नाही मग
नाही नाराज नाही तुमचा फन
हो का नाही म्हलाच तिकडे लागला तर दिसलास ना
तर लागला पण आमच्या याच्यावर आला नाही हे वैभईवटीच तर बसेल होती
तेी वैभवी आली की नाही हा चालू होता मला फल
पण आमचा इकडे आवाज नाही आला ना का
त्याचा आवाजच येत नाही ना मग हजर ठरकतेना फोन आी
हाती झोता आणि फोन पण असा दिसलाच नाही ना आवाज म्हणज कॉल आला म्हणून असं दिसलं नाही ना ह
असं हातीस ठवा लागते फोनचा आवाज नाही येते‌
नाही ग
हम्मम्
हम्म तरी मग आमच्या जवळच होता
ध्यान नत आलं
हम्
रागेश सगळेचे झाले का जेवण
जेवण राहिले सगळे इथेच राहिले
हो
जे वल तोही मस्ती उशिरा जेवण करतस काय
पाच टाकेलाशं काही
मस्ता क केलत पोहेेन पटेन केलती मॅगी हम
आणि ब करायचं काही ना का हे मॅगी हे सुरूच राय ते
हो ना आता दोनक दिवस मग वावररा तुम जा लागते ह
दहा मिनटं बोलाय लागते
हा नो दय मिनट
हम्म
दहा मिनिटं लवकर जात नाहीत का काय बोलत जात
मला एक दहा कॉल सांगितले करायजेवय ना
आम्हाला तर पाचचात
पाच झाल्यावर अधिक दहा वाजे कामात ते
नाहीय पात सागरना
म्हजे अधिक दहाले चार आले
त्या सोंदळेच्या बहीण सांगितलं की पाचच कॉल कराव लागतात
पण माझ पास पूर्ण झाले की नाही तर मला आता आधीच पास आले
हाव काय काही असं मोबाईल व कराय लागतशे ना ऑनलाईन ह
ऑनलाईन म हे असेच कॉल कराला लागतात दहा
ह का मग आमच्या याच्यावर काही ऑनलाईन करायला लावतात काही अशी बोलू ह
ऑनलाईन नाही येत ते
नाही का
ते पहिले विस कॉल केले काय मागचे
मागचे खेलते विस्क
त्याचे पैसे आलेतील ना मग
ह
हो का
हम्म
पुरे दोन आले का त्याचे
पुरे दोन हजारध
नाही ते मागचे आले दोन हजार ते पहिल्या याचे
मग आता कोणते होते
डबल चे वीस कॉल होते की नाही
हा
त्याच्या कमी आले सर्व ते कथा ज कथा केली असतील त्या कथा
हा ते विसकॉल केली ना इतकी
आम्हा ते कथ केले अस ते
ते कथा केल ते त्याची आल त ते दोन हजार
मला त्या कथेचे मला या आलं
माझा विसकॉल आले का तुम्हाला
ह विस्कॉउंट याले मला हजार रुपये
किती आले
एक हजार
अ नाहीता याच कितीरानम
येथे बी येतात दोन हजार
हाव ते म याच्यात ऍप खुलेलंच नव्हतं ते मोबाईल बदलला त्याच्यान ते जायला होत सया
हा नंबर तर मला ते पकत आहे ना हा
अ म हाज आहे ना तोच मोबाईल बदलला नंबर
नंबर इकडे घेत ना का ते आता
इकडे काय नाही घेतलं एकच मोबाईल आहे आमच्या घर दोन मोबाईल नाहीत काही
नाहीह का
नाही एकच आहे
ते ना फोन नेला नाही का
घरी जा कुठे जाती आज घरीचज घरीच असते मोबई
मग आता त्याना सोबत नेला की त्याला कॉलची पंचित नाहीन का
नाही या सोबत कुठेच जात नाहीत ना
नाही आता समजा आज तर ना जाते आजच्या आजच करा लागतते का बरी कण
मग आम्ही मोबाईल घरीच ठेवत असतो कामचलं की हा
ते पूर्ण झाले पाहिजे
हा केळा गेळा पिकली की नाही
हो ना आत ना पिके काही वाया चालली होती आता
आ
पाया चालले म्हटलं घरी
हव का
ते पडेल ढल आण ल ते ते ना
वां विचारलं म म्हटलं का केळा आात काय र खाली घेऊन जायेत असं बणऊन ती या ज उशीर
हो ते तिकडे मयात असतील भाई काय माहित मग आहेत का मयात
हा
ए अ ते घरचे आताच फेकून गेले
हा क ते धंदे आहेत गरीब
अरे आहेत पण ते फेकून दिले खराब झाले ते असे ल लुईपुई झाणेचे लु लुलू पुुलू झाणेचे आ
तेिवढे जरात खळात म्हणते
ह तलु न वि फुल झाले ना त्याला
हव ना
अ तिकडे ट तिकडे आहेत तिकडं जेवणा झाले की राहिले
जेवणा राहिले
होम्
हा वई भई गेली का गेली म वई भई
का तिची वाट पाहिली म आता लोक जेवण करायची आली की नाही काय मात
ठेवतो म बरं ठेवतो मग हा दीपक राऊत